रेज नाही काय तुम्हाला
हा रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे कमी आहे रेंज
एक झिरो सेकंदाला गेला असेल मग आता
गेला.
हम्म.
काय करताय.
पहिल्यांदाच केलाय काय कॉल हो मग
पहिल्यांदाच नाही अनेक एकला कोुणाला तर केला एक दोन एक दोनदा केलंय मी
हा हा म्हणजे किती कॉल झाल्यात पूर्ण तुमचं
आता दोन झाले हे तिसरं आहे. हा पाचपैकी पहिल्यांदच आले.
हा हा जेवण झाल काय नाही.
हो चालू बघा.
हम् या जेवायला जेवाय लागली.
जेवा जेवा.
हेच टायमिंग असतया.
असतय व्हय.
हम
आणि काय बाकीच आवरलं. जेवण केलं बघा आता
हा हा.
हम्म.
आणि घरात कोण कोण असत्यात?
घरात सासूबाई, सासरे आहेत मिस्टर, मी, मुलगा आहे आजी सासूबाई आहेत.
हा हा.
दीर असतात पुण्याला आहेत.
हा हा. जेवायला काय केलत मग आज?
जेवायला केली होती ढोबळी मिरचीची भाजी, दोडक्याची आमटी
हा. कस केला ढब्बू मिरची?
ढोबळी मिरची व्हय. आपण बारीक कट करून घेतली. परत तर फोडणी टाकून जिरे, मोहरी परत लसणाची फोडणी देऊन ढोबळी मिरची छान भाजून घेतली मंद परत शेंगदाण्याच कूट आणि आपली मीठ घालून शिजवली.
हम् हम्. तो पाणी मारून शिजवता का वाफ
हा पाणी पाणी मारून वाफे वरची आवडत नाही.
नाही का?
हा हा.
ह आम्ही पण त्या पद्धतीनच करतोय.
हा हा.
फक्त त्याला कांदा वापरतोय.
वापरता व्हय.
हम.
ह हां.
मग आधी कसं त्या छोट्या छोट्या गोल बारीक मिरच्या मिळत होत्या माहिते? ढब्बू मिरच्या आता कशा मोठ्या आकारच्याने हिरव्या जास्त
हम्म हम्म.
पण आधी छोट्या छोट्या मिळायच्या देशी बघा.
देशी त्या छान लागत होत्या. ह्याला चऊ नाही. ह्यात जास्ती करून हा पाणी असते ओ जास्ती.
हम.
सगळं पाणी पण मग वापरलेलं आहे सगळं आणि औषधं जास्त प्रमाणात औषधं ढोबळी मिरचीला असतात ना.
हम्.
त्यामुळं ते तसं लागतेय किती पण मसाला आपण चांगला वापरा.
चांगलं होत नाय, म्हणून मी आणतच नाही बाजारात ना कधी.
होय आम्हीपण नाहीच कधीतर, शक्यतो लयच मग खाऊ वाटली, तर कधीतर आणायची अस करतोय.
मला तर आठवना पण, मी कधी ढोबळी मिरची आणलेली. मग आधी कस त्या देशी असयच्या? तव्यात आपलं भाकरी झाली की छान भाजल्या कुठं भरून किती छान लागत होते.
किती छान लागत होत होयचकी आणि त्याची आमटी केली तरी पण किती छान लागत
हम् छान लागायचे आखी ढब्बू तशीच आमटीत टाकायचे.
टाकायची हा.
हम्म आणि आताची खाऊ वाटत नाही.
आहां आणि किती पण मसाला घाला, अजिबात ते पाण्यावाणीच होतंय.
होय होय आणि नुसतं जिरं मीठ भरून आमची आई तर करायची बघा छोट्या छोट्या मिरच्या भाजायच्या तव्यात नुसतं कूट आणि जिरपूड घालायची. चिचून. लय छान व्हायची आणि झाकायची मीठ टाकून मस्त.
मीठ टाकून हं.
हं. आणि ते भिडाच तवय असायचं ना आधी. भाकरीचं जाड जाड, त्यात लगेच शिजायच्या आणि भाजायच्या पण.
होय.
हं.
आता नाही ते तसं होत पण नाही आणि ती चवपण नाही आता त्या ह्याला.
हम्म आणि ती एक मिरची मावत नाही त्या ह्याच्यात कढईत.
कढई झाकायला, होईच की आओ.
आन ते अखंड आखी करायची म्हणले तर, ते खायची तर कसं माणसांनी?
खायचं तर कसं होयच की. ते विचित्र आणि दिसायला पण लय बेकार दिसतय ते.
ते मध्ये मध्ये कसं फॅशन आलती ओ. म्हणजे कलरमध्ये मिळायया बघा, लाल कलरची, पिवळ्या कलरची.
ची. आपण पिझ्झ्याला ते वापरत्यात ना?
हम्म त्यामुळं ते फॅशन आलते ओ मध्ये मध्ये. म आता पिवळ्याचा आणि लाल कलर दोन्ही गेल्या कुठं.
हं हिरवी तेवढी हाय. तो पण कमी आला. सीझन आता तो कमी आला.
हं.
पहिला भरपूर होते.
मग ते कसं सजावटीसाठी वापरायचें ना, पिझ्झाला वगैरे.
हा.
त्यामुळे बाजारात डिमांड होती तिजी.
होती हो
हम्म.
एकटेच जेवण करताय, का सोबत हाय कोण?
नाय जेवल्यात सगळी.
हा हा.
मी एकटीच राहिलेले. म्हणजे मीपण कसं सकाळी जरा समोसा खालेला, त्यामुळे भुक नव्हती. आता जेवलो जरा.
हं हं, नाश्त्याची सवय असली, तर ते चालते.
हम्म नाश्ता असतोय रोज. आज जरा बाहेर नाड्याला समोसा
हा हा
मग रोज कसं शेळाचं पीठ पोहे आणि रव्याचं पीठ
हम
नाहीत तर मग रोज कधी कधी भाकरी दही सुकी भाजी असं काहीत असते खात्यात
हम्म.
असं म्हणजे काही तर लागतंय, थोडं का होई ना सकाळच सगळ्यांना.
हम्म, सवय हाय.
सवय आहे, मग दुपारीच जेवण.
दुपारी जेवण.
हं. मग कसं मुलंती नसत त्यामु करायलाच लागते मग पोय पीठ पण केलं तर सगळ्यांना किलो दोन किलो पुरायचं नाही घरात म्हणताना ते जास्त भानगडीत पडतच नाही फक्त अस हा रेग्युलर भाकरी दही आणि सुख कालवून काय तर करायचं दह्यात मिसवून खातात
हा हा
नाहीतर दोसा चटणी वगैरे शेंगदाण्या्या चटणी
हम्म हम्म
असलं काहीत करून ठेवायचं
आणि ते पौष्टिक पण आहे ना त्या काय पोह्या उपीटाने जत झाल्या
जळ जळ होय पित्ताचा त्रास चालूतील
लगायचं होयच क
हम
त्यापेक्षा ते भाकरीे पोड भरून पण होते आणि
हा मग दुपारच्या वेळेला चपाती बनवल तर चालते
चालते हा
हा सकाळी पण भाकरर कस पचायला हलकीे असते त्यामु
बसते उचके
ह आणि दह्यासोबत चपाती नाही एवढी चांगली लागत भाकरीत चांग लागत खरडा भाकररीे दही कधी कधी मग दपाटे बनवते
हा ते पण पौष्टिक आहे काय कुठल्या भाजी च्या बिच्या घालून त्यात बनवलं तरी चालत
हा नाही म्हणजे आम्ही साधच बनवते हिरवी मिरचीचा खरडा आणि कोथिंबीर आणि घरात पिठ अवे्लेबल असेल तेच की म्हणजे गव्हाचं ज्वारीच आणि डाळीचं
डाळीच हा तरी पण मुलं आता भाज्या खायला नको मतेत ना ती त्यात घातल्या तरी ते बरं पडते
हा खातात त्याच्यासोबत थोडा स्वास लावून दिला ना त्यांना खातत झधपाट्याला
होसके
हा तुमची मुलं काय करतात
एक मुलग आहे ज्युनियर केजीला आता छोट आहे खातोय मी असंच देतोय थालीपिडते बनवून
हा हा म्हणजे चपाती भाकरी खात ते ना म्हणजे दमवत नाही ना जेवायला
जेवायला अजून आपण लायला लागते
हा
स्वतः टिपिनला तेवढं खाते तेचं त
नाही आता सगळ्याच मुलांना सवय आहे सोडा तसं.
हा
शाळेत खातेत आणि एकदा सवय शाळेची लागली परत त्यांच्या त्यांच्या हातान खातेत.
खातेच हा
हम् आणि छोटेथोरा पण चाारायचं आणि माया पण बसते ना जरा मुलांना आपल्या स्वतःच्या आपल्या ारल्यावर
हा
मग आता तिथं शाळाजवळ आहे का मग
लांब आहे ओ आमच्या तून अडीच तीन किलोमीटर आहे.
हा ह
नेला नेऊन सोडतात घेऊन येते येताना
हा हा
त्यामुळे काय नाही वाटत आणि आता सवय लागलं गेल्या वर्षी नर्सरी झाली.
हा
जरा दमवत होता बसायला आता सवय लागली.
आता इथनं पुढे लागते सवय त्याला
हा
सवय लागत्या म्हणलं इत ना पुढं
हा येत ना पुढ
हा
आणि झालं आता पुढच्या वर्षी सेनियर
हां म्हणजे चार वर्षांचं असते काय सिनियर
नाही तीन वर्षांचं तीन वर्ष कम्प्लीट झाली की नर्सरीला घेतात. चार कंप्ललीट झाले की ज्युनियरला आणि परत पाच कंप्लीट झाल्यावर सेनियरला.
नंतर पहिलीला हा आणि मग तो पहिला गट, दुसरा मोठा गट छोटा गट ते कशाला म्हणायचं?
तेचकी मग हे इंग्लिश मिीडियमला ज्युनियर सिनियर नाव दिले. आणि मराठी मीडियमला मग लहान गट मोठा गट
हा म्हणजे त्याच इंग्लिश मिीडियम मध्येच
हा हा दोन तीन प्रकार आहेत. प्ले ग्रुपचे पण आहे अडीच वर्षाच्या पुढली प्ले ग्रुपला घेतात की.
हा हा
पण त्यांना काय शिकवत नाहीत फक्त तर शाळेची सवय लागावी म्हणून ह हा श्लोक म्हणायला लावते वन टू
हा बेसिक बेसिक पायरी त्यांची हम्म
मग नर्सरीला कस जरा लिहायला हातला वळ पडावं म्हणून नर्सरीला अर्दी वाटी, तिरकी रेघ, उभी रेघ असं
हा आणि नंतर म ज एेबीसीडी वगैरे अस म्हणायला.
हा शिकत तला मग ज्युनियरला वन टू फिफ्टी पर्यंत असते.
हां
दोन पन्नास पर्यंत आणि बेसीडी ए टू झेडपर्यंत सगळी लिहायची म्हणायला येतेचथोडा पण लिहायला पण आणि स्मॉल लिपी असती आता
हा स्माल लिपी पण आता काढायला शिकवायला लागल.
हा काढायला मोठी लिपी येते त्याला पण स्मॉल लिपी नाही अजून जमत
मग अस अस फरपल भेजिटेबल वगैरे मुतक
होय होय होय सगळं ओळखतोय इंग्लिश मराठी दोन्ही नाव सांगतो
हा हा
आता त्याचा बेसिक झालंय पक्का
हा हा ते कसं आमच्या मुलं मराठीत शिकलं त्यामुळे एवढं का आली नाही मला इंगलिश मीडियम चा
ह हा हा ह हा म्ी पण मराठीने झालोय की,
हा तेच म्हून म्हणजे कॉन्टॅक्ट नाहीच